हॅलो. हा येतोय तुमचा आवाज. हो येतोय.
बरं आता कशाबद्दल बोलायचं?
तुम्ही तुमच्या शाळेबद्दल सांगत होतात मला.
हो हो. तर ते झाडाखाली शाळा भरवायच्या ना? वर्ग एखादा म्हणजे, सगळ बाकीचे चालू असताना. उन्हाळ्यात-
हवेशीर मस्त वाटत असेल एकदम झाडाखाली.
हो ना आणि तिथं शिकवलेलं तर विसरतच नाही कधी. हा आता काय नाही, सगळं वर्गात पुन्हा गर्मी एवढी वाढलीये.
हुं.. ते पण आहे बाहेर उन्हाळ्यात तर बसणं शक्यच नाहीे.
हो आणि वर्गात पण बसतात मुलं, पण किती गरम होतं म्हणून सांगत्यात मुली तर.
हो, नुसता आम्हीं पण आ क्चुली सगळ्यात वरच्या मजल्यावर जर का बसलेलो असतो ना तर नुस नुसतं शिक्षक पुढे शिकवत असतात आणि आमच्या घामाच्या धारा टपकत असतात इकडे.
हो, हो. तशीच बोलते माझी मुली मुलगी आणि त्या सी बी एसी च तर कसंय एप्रिल महिना पूर्ण स्कूल असतयं ना. आवाज येतोय ना तुला? हा, ह त तर त्येंना फार गरम होतंय एप्रिलमध्ये.
हो आवो.
आजकाल कसंय गरमी वाढलीये. महागाई वाढलीये, सगळंच वाढलंय.
तुझ्या स्कूलचं तू कोणत्या स्कूल ला होती?
मी पहिली ते सातवी इंडसमध्ये होते. आणि त्याच्यानंतर सात तवी ते दहावी द ज इंटरनॅशनल मध्ये होते. ते संभाजीनगरला आहेत.
हो का इंडज म्हणून आहे का?
हा, हा. हो ती म्हणजे ती ते तिला सीबीएसईच पुढचं सातवीच्या पुढचं अस्युलेशन भेट टलं नाही त्याच्यामुळं मग तिला बंद करावे लागले मग आम्हीं त्या शाळेतून निघणारी लास्ट बॅच होतो. ती बंद पडली म्हणून मला चेंज करावी लागली, नाही तर मी ते नसती चेंज केली. खूप चांगली शाळा होती ती. तिथले शिक्षक अजून पण म्हणजे माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत.
हा. हा. हा...
पण ते थोडसं काय ते कागदोपत्री हे त्यांना भेटलं नाही प्रमाण त्याच्यामुळं ते बंद करावी लागली.
मुलांची संख्या वगैरे व्यवस्थित होती का?
होती व्यवस्थित पण वरवर थोडी कमी झाली ना, त्याच्यामुळं ते हे सीबीएसफ लेशन नव्हतं म्हणूनच सगळे म्हणजे थोडं विचार करायला लागले की सातवीच्या पुढं दहा आता सातवीपर्यंत सी बी एससी आणि तिथून पुढं स्टेट मध्ये तर नाही ना जाऊ शकत.
ह.. हां.
त्याच्यामुळं मग बरेच जण पाचवी पासूनच मग दुसरीकडें घ्यायला लागले.
हा, हा, हा...
तरी मी सहावी पर्यंत होते, मी सहावीत होते तेव्हा ती बंद पडली मग सात तवी ते दहावी मी दुसरीकडें घेतलं.
हो, ना. मग पण मुलांचं नुकसान होतंय माझ्या मोठ्या मुलीचं पण तसंच झालं.
हं....
हा, सातवी पर्यंत होती मग आठवी तर आम्ही तिला मग. दुसरीकडे बघण्यापेक्षा तिला स्टेट लाच टाकलं कारण कु कुठं दुसरीकडे सीबीएसीला मिळत. नाही इथ पुण्यात असं मधून.
हो हो, इथं तो एक खूप प्रॉब्लेम आहे इथ म्हणजे. देऊ सातवी आठवी तर जाऊ द्या तिसरी चौथीत पण मधुन ऍडमिशन भेटत नाही.
नाही आणि खूप डोनेशन मागतात मग.
हो ना.
ह, मग तिला स्टेट ला टाकलं मग तिला. नाही एवढं ज मराठी नव्हता त्यांना सीबीएसई ला पहिले नव्हता ना मराठी.
हो,
आणि परत हिला मराठी वगैरे मग फार त्रास झाला.
पण काय ना इलजानी आता करावंच लागतं.
ती बोलती तो मीच माझं नु ''--'' साध आम्ही काय करणार पण ते. हा, मग मग आता छो छोट्या दोनना एकदम चांगल्या शाळा बघून पहिल्यापासून चांगल्या शाळे टाकलं म्हटलं नको. खूप प्रॉ्लेम आला पण मोठ्या ज्या ज्यांना बा्राह्य मिळालेले मान्यता मिळाली त्यांनाच.
हो, माझ्या तशा दोन्ही शाळा चांगल्या होत्या एकदम.
हा हा, ती जरी आप''--''
त्याच्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नाही आला.
हा, नाही पुण्यातल्या शाळेचा खूप गोंधळ झालता त्याच वेळेस म्हणजे तुझं झालं का. त्यांचं त्याच वेळेस म्हणजे सगळ्यांनाच सांगितलं होतं ना. बंद करायला ज्यांना मा हे नाही मिळालेले.
आमच पण बहतेक मग त्याच कालावधीत बंद झाली हे ना.
तस काय निर्णय सगळीकडचा.
हो हो,
तिची पण स्कूल छान होती. कमी विद्यार्थी होते. आणि टीचर इतकं छान शिकवायच्या म्हणजे वैयक्तिक त्यांच्याकडे लक्ष. आम्हाला पण आणखीन कॉल करतात त्या टीचर.
हो, ते छोट्या शाळंचा ना तोच एक चांगला फायदा असतो.
हा ऑलिमपिक वगैरे त्याच्यात. तिला सारखं म्हणजे हे मिळायचं हा, तस मोठ्या शाळेत एवढं ल''--'' लक्ष देत नाही कोणत्या कोणती एक्झाम बाहेरच्या एक्झामच एवढं काही नसतं त्यांना घेण देणं.
एवढं शिकलेले.
ह, आता मुलं दोघं आहेत तर त्यांचं काही नाही स्पर्धा परीक्षेचं वगैरे काहीच नाही. फक्त स्कूलचं बघतात आण झालं.
हम्,
हम्म मग,
ज्या चांगल्या शाळेत त्यांना मान्यता. त्यांना देऊन बंद केल्या आणि ज्या अशा मोठ्या मोठ्या. ज्यांच्या माग.
हा, तिथे ऍडमिशन वगैरे भरपूर आहे फक्त नाव. ते हे प्रसिद्ध होतात ना हा,
ठीक आहे पण आता तुमच्या मोठ्या मुलीच ज झालं ना शाळा सगळी.
लई झाल्या. आता छोट्यांचंच लग्न चाललंय.
हो, कितवी ला ये?
छोटे नाइंथ ला आणि मुलगा सिक्स
हां हां, बरोबर
अन परत आता, हे क्लासेसची एवढी फीज
हो, अहो शाळेपेक्षा जास्त, आजकाल क्लासेसची झालीय.
हो ना, काय सगळा बाजाराच झालाय.
ते शिक्षण बिझनेसच झाल, आता एक.
हां, नही, खर तर यांनी आता म्हणत होते, क्लासेस, प्रायव्हेट क्लासेस बंद होणार येत. पण काय नाही, निर्णय आणखीना?
नाही, शक्य नहीे ओ, किती मोठा बिझनेस ये तो, एवढ्या वर्षा साठ पण सगळे थोडी, बंद होणार येत.
हां का?
हम्म.
बंद करू, कधीपसून होणार ये?
म्हणजे असं, माला नही वाटत, होतील.
हां का?
हम्म.
हम्म.
कारण ते खूप म्हणजे, मोठे- मोठे लोकं येत ना ओ, क्लासेसच्या वगैरे मागं पण
हां.
त्यांचेच, क्लासेस असतात, सगळे. म्हणल्यावर, ते कसं त्यांचा बिझनेस, बंद पडू देतील.
हं हम हम.
आता किती लोकांच्या, फॅमिलीज पण डिपेंडेंट येत, त्याच्यावर.
हो, ते आहेच जॉब जातील, बऱ्याच जणांचे.
हां हं पटकन, ते रोडवर आल्यासारखेच होतील ना?
हो ना, पण त्याची पण एक लिमिट असायला पाहिजे, फारच वाढले ना.
हां, फीज ते थोडस त्यांनी, काही असं लिमिट वगैरे, सेट करायला पाहिजे.
हां.
तस काय, झालं त होऊ शकत.
आणि मग काय होतं बघ, आता हे क्लासवर डिपेंड राहिलं का, मंग शाळेतले टीचर, एवढं काय म्हणजे मन लावून शिकवत नाय.
हो एक्झॅक्टली, तोच. म्हणजे तुम्ही ऑलरेडी, एवढ्या चांगल्या शाळांमध्ये, जर का मुलांना टाकताय, एवढी मो ठी फीज भरताय, तर मग शाळेनीच सगळी जबाबदारी घेत ली पाहिजे ना, बाहेर क्लास लावायची वेळच, नही आली पाहिजे.
आता येवढ्या नावाजलेल्या शाळा, खूप जुन्या येत गं किंवा कधीपसून आता ही मु, छोटी मुलगी जाते, ति तर आर्य समाजाची शाळा य
हम्म.
हा देवी म्हण किती खूप अठराशे ची किती किती तरीची शाळा आहे ती
बापरे
हा म ते त्यांनी पण म्हणजे एकदम लक्ष द्यायला पाहिजे. त त्यांना माहिती हाय आता हे बाहेर मोठ्या मोठ्या क्लासला जात्यात त्यांचं काय नाही येवढं
पण ते जाऊ शकतात ते जाताय एखाद्याची नसेलच परिस्थिती अजिबातच मग त्यांनी ते त्याच्या सारख्यांनी काय करायचं?
हो ना म ते फार प्रॉब्लेम होऊन जात आणि इथं तर कसं बग कोणत्याही गोष्टीला एजंट एजंटच लागतो.
हो ते पण आहे हा मी पण नोटीस केलंय बऱ्याच ठिकाणी.
शाळेच्या ऍडमिशन साठी एजंट पुन्हा
शाळेच्या ऍडमिशन साठी कशाला एजंट लागतात?
हो हो त्यांची ठरलेली फीजस वेगळी द्या लाख रुपये द्या हे द्या मी तुमचं ऍडमिशन करून देतो.
आहों ते पुणेमध्ये ना लोकसंख्या झालीय जास्त आता
हा
त्याच्यामुळं मग कस कस कस करून
हो अन आपण बघ आता हे ह्याचं पण घर वगैरे घेतलं ना तर त्याच पैसे सगळ्या कामासाठी एजंट लावायचा. कुठे लाईट बिलाचं नाव चेंज करायला तिथं पण एजंट हा
पुन्हा टॅक्स भरायचा तिथं पण एजंट.
तर मला तर ते आवडतच नाही आम्ही घर घेतलं ना.
हम
तर मला ते लगेच आमचे ते ऍडव्होकेट बोलले की तुम्हाला असं एजंटला एवढे एवढे पैसे द्याव लागतील आणि ते सगळं करून देतील घरी येऊन घरी येऊन डॉक्युमेंट घेऊन जाऊन तर मी नाही दिलं त्यांच्याकडं. हा
जर का स्वतः करता येत असेल तर मग नाही ना द्यायची गरज.
नाही हा तेच मग मला माहित नव्हत पण मी सगळी माहिती काढून काढून स्वता जाऊनच सगळं करून घेतल हा
हा
माझे तेवढेच पाच सहा हजार वाचले. हा म्हणजे ह्यानी काय करून ठेवलेय अशी सवय लावून ठेवली लोकांना आणि जे आयटी मध्ये वगैरे जॉब करतात त्यांना कस वेळ नसतो ना.
हो बरोबर आहे आणि त्यांना एवढ्या चकरा वगैरे मारायला ताण पण नको असतो.
हो आणि जास्त चकरा पण नाही मारावं लागत एक एक दोन दोन चकर मध्ये काम होतय. पण हे लोक पण आळशी झालेत आणि नुसत ते एजंट उभाच असतात
ठीक आहे आपण ठेवू हा वाला कॉल.
चालेल चालेल झाल ना ओके बाय